हॅलो आवाज येतो का? नमस्कार आवाज येतो का?
हो आवाज येतो आवाज येतो काय?
हो येतो मला पण येतोय तुमचा आवाज काय नाही एकदम व्यवस्थित तुमचं? हम्म काय मग हो आज एकादशी ये हो आज एकादशी येना अहम तुमची
सकाळी का हो आमच्याकडे पण
हा आमच्या इथं पण आज सर्वांची एकादशी आहे. एकादशी आसली का... सकाळी काय नाही आम्ही भगर केली होती. सकाळी केळी आणली होती रत रताळे होते हा आता साबुदाण्याची खिचडी करायचीये
अच्छा संध्याकाळी साबुदाण्याची खिचडी का?
हो आता साबुदाण्याची खीचडी.
हा हा हा नाही आमच्याकडे सकाळी साबुदाण्याची खिचडी होती.
हां
त्याच्याकडे मग आता संध्याकाळी पाच साडेपाच वाज.... थोडस भूक लागली ये मग ते साबुदाण्याची... जेते आपल राजगिऱ्याच असतं ना ते... शिरा वगैरे हम्म शिरा करून घेतला. गोड शीरा करुन घेत
हा हा तो पण छान लागतो शीरा हो.
आता बघू संध्याकाळी काय ह्यांचं प्लॅनिंग आहे?
ह हा ते भाजी पोळी केलेली परवडती नाही ती भाजी पोळी रोजची केलेली
पण ते की संध्याकाळपर्यंत आहे ना करायची गरज नाही पडत पण हे कसं
हा हे काय होतं टेन्शनचे काम काय करायचं करायचं एकाला एक आवडतं, एकाला एक आवडतं असं होऊन जातं ना.
हम्म हम्म.
मुलांसाठी वेगळं करावं लागत, बाकीच्यांसाठी वेगळं. हो हो उपास तर अजिबात परवडत नाही.
उपासला फळा
ते म्हणता, हा, खरंच नाही परवडत उपास.
हम्म.
काय तर काय म्हणता अजून?
घरामध्ये त्यामुळे.
अ?
उपास सर्वांचा असतो ना घरामध्ये त्या दिवशी.
हो सर्वांचा उपास आहे आमच्या इथे पण. अजून काय पाऊस पाणी तुमच्या इकडे?
आमच्याकडे भरपूर पाऊस आहे तुमच्याकडे?
आमच्या इकडे पण भरपूर पाऊस आहे आमच्या इकड तर पूर आलाय गंगेवर. गंगेला पूर आलाय आमच्या इकडे पंचवटी मध्ये खूप पाणीय.
हो हो हो नाही आमच्याकडे पाणी भर पूर आहे, पण पाऊस वगैरे पण ते पाऊस तर पाऊस होणार नाही, होणार नाही पण पाऊस भरपूर आहे ह्यावेळेस.
हो भरपूर पाऊसय लोक म्हणत होते ह्या वर्षी पाऊस नाही पडणार, पाऊस नाही पडणार, दुष्काळ पडणारय. महागाई होईल, असं होईल, तसं होईल, पण नाही काय पाऊस पडला.
नाही पाऊस पडायलाच पाहिजे ना, पाऊसाची गरज आहे ना.
तिकडं आज पंढरपूरला एवढं ऊन आहे म्हणे आमच्या इथले लोक सांगत होते ना अजिबात पाऊसाचा थेंब नाही ऊन पडले म्हणा उन्हाळ्यासारखं.
नाही ते वारीचं वैशिष्ट्य कस आहे वारी आहे ना ज्यावेळेस निघ ते त्या वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत असतो पण ते वारकरी लोक आहेत ना भिजू नये म्हणून हाय ना शक्यतो त्या रूट ला पाऊस नाही पडत. शक्यतो पाऊस नाही पडत आणि अं? जसी जसी वारी प्रमु हा जशी जशी ती वारी जाते पुढे तस तस मागे पाऊस पडाय लागतो आणि मग बघा आज पंढरपूर मध्ये आज पंढरपूरमध्ये बघा तूम्ही म्हणता ऊनय तसचय ते आता ते वारकरी एकदा मागे फिरले कि तिकडे पाऊस सुरुवात होउन जाईल तिकडे असं होतं ते त्यां
बरोबरय ना.
कोणय तिकडं?
काय का बरं देवाचं पण वैशिष्टठ आहे हो हाये का नाही? काही गोष्टींमध्ये देवांचं पण खूप काय काही सत्व आहे म्हटलं काही गोष्टी
म्हणूनच म्हणूनच सर्व लोक जास्त करतायेत ना नाही तर कोणीच असत हो का
हम आपल्या इकड पण भरपूर कार्य क्रम राहता इकडे पण नाही का असं दिंड्या वगैरे निघता लहान शाळेच्या पोरांच मंदिरात पण कार्यक्रम हे पण पावसामुळे कुठे जायची इच्छा पण होत काही नाही.
हम्म हम्म हम्म हम्म तस तरी आता काय जे वारीला गे लोक जे जाता येत नाही ते लोक कोण वयस्कर लोक आहेत कोण आजारी लोक आहेत ते काय करतात. संध्याकाळी आपलं हेन जवळ कुठं मंदिर विठ्ठल रूकमाईचं त्या मंदिरामध्ये दर्शन
बरोबर हा. नाही आता भरपूर ठिकाणीच हम्म भरपूर ठिकाणी कार्यक्रम राहतात. काय कार्यक्रमात सगळं हम्म. हो बरोबर हे ना जायला यायला पाहिजे. मुलांना पण कळत आपल्या नेमका काय हे काय करतात काय नाही.
तरच मुलं जातील नाहीतर मग मुलं नाही करणार. आपले संस्कार हे आपल्यापासूनच घडले
बरोबर त्यांना बी कळायला पाहिजेल ना काय करतात एखाद नेमकं काय करतात काही नाही. कोणत्या देवाचा उपास राहतो कोणत्या मंदिरात गेलं पाहिजे हे सुद्धा मुलांना कळतं ना.
हो बरोबर आहे रीती रिवाज आपल्या घरातूनच
बरोबर आता भरपुर ठिकाणी सोसायटींमध्ये पण कार्यक्रम ठेवतात.
हम्म. हम्म.
सोसायटीमध्ये पण सर्व लोक एकत्र येऊन कार्यक्रम ठेवतात आता.
हो सोसायटी मध्ये कार्यक्रम असतो.
हो करतात आता भरपूर जण करतात त हो आधी कुठं काय एवढं होत हा. काय तर पण हे आत्ताच नाही का जास्तच निघाल नाही का? आता हे सोशल मीडियावर जे ते हे टाकतं पोस्ट टाकत हे करत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी कळतात.
लोकांना त्यामुळे लोकांना माहित होवुन गेलं.
माहिती होऊन गेली बरोबर आहे, ना नाही तर आधी काय कळत नव्हतं काय नव्हतं. बरोबर ना आधी एखादा उपास असल तरी लवकर कळत नव्हतं पण आता काय होतं सगळ्यांच्या स्टेटसला लगेच कळत. नाही भाऊ उद्या उपास बर का आज उपास आज काहीतरी आहे बर
हम्म आज चतुर्थी आहे आज हे आहे.
हा. आधी एखाद्या वेळेस आपण कॅलेंडर नाही बघत तर एखादया वेळेस कळत नव्हतं पण आता तसं होत नाही. आता मोबाईल मुळ सगळ्या गोष्टी पटापट अपडेट होतात. सगळ्या गोष्टी कळतात कुठं काय कुठ कुठ काय झालं? लगेच कळतं. आणि एकमेकांच लोक बघून सुद्धा आपण तसंच करतात नाय का? चला येने केलं आता आपण बी करावंत असं, हा.
त्याच्यामुळेच तर, मीडिया मुळ् बऱ्याच गोष्टीची माहिती होऊन जाते ना. नविन नवीन अपडेट काय गोष्टी घडतायेत? आज काय दिवस आहे? आज कुठला तेे समजून जात.
आधी कुठं होतं. आधी काय गोष्टी कळत तरी होत्या का? आधी लोक पत्र पाठवाय चे. आता फोन आला. फोन नंतर एक एक एक सगळ्या गोष्टी वाढत गेल्या ना त्याच्यातून.
हो, हो आधी कसं? म्हजे, लगेच पाच मिनिटामध्ये त्याचा संपर्क होतो. कुठे मग तो?
बरोबर, बरोबर आहे ना. कुठे, काय आधी होतं का असं? आधी गावाला, आठ दिवसांनी पत्र आत्ता पाठवल का आठ दिवसांनी निरोप कळायचा.
हो, आठ दिवसांनी पत्रच जायचं. त्याच्यानंतर त्यांनी पत्र बघिल्यानंतर त्यांनी परत पाठवलेल उत्तर ते पंधरा, आठ दिवसांनीच
आता दोन-दोन मिनिटांला लगेच अपडेट. कुठं काय झालं? ते लगेच दुसऱ्या मिनिटाला मोबाईलवर कळतं. हा खूप मोठा फरक पडलाय नाई का?
पडला हो फरक पडला ना.
कायच, कुठं काय झालका लगेच कळतं.
बरोबर आहे. बरोबर आहे. त लगेच समजतय ना.
हा. कायतर,
आणि मोबाईलच्या माध्यमातून भरपूर काही गोष्टी कळतात हो.
हो आणि काळाची गरज पण आहे ना, आपल्याला ती माहित सगळ्या गोष्टी तर माहित नाही झाल्या तर नाही उपयोग होत.
बरोबर हाय. हो
हम्म, मोबाईलचा एक चांगला फायदाच आहेे तो एक चांगला.
बरोबर, हो त्रंबक. जातोय पण, त्र्यंबकला पण वगैरे आता मधे पाऊस जोरात होता. त्यांच्यामुळ मंदिरं वगैरे बंद केलेली होती. त्र्यंबकलॉक हो, खूप पाऊस ये त्रंबकेश्वरला.
बंद ठेवलं होत. असं टी. वी वरती येत होतं. मंदिर पण बंद आहे. त्याच्यानंतर पूर्ण गावातलं तीन दिवसापासून पाणी नाई तिकडे.
हा, का?
हम्म, तीन दिवसाला तुमच्याकडे
तिकड त्र्यंबकला ना?
त्र्यंबकेश्वरला होत. तीन दिवस झाले लाईट नव्हते. लाईट नाई, पाणी पण नाई. असा तो प्रकार.
पाऊस राहतो नाई का. आपल्याकडे जरी नाही पडला ना, त्र्यंबकला पाऊस हा राहतोच कायम.
हो, त्र्यंबक हे कोक कोकणामध्ये येतय त्र्यंबकेश्वर.
बरोबर, हा.
आणि तिथं पाऊस पडला की मगच ते पाणी इकडं खाली येतं ना, तोपर्यंत नाही पाणी येत खाली.
बरोबर आहे हो, आणि काय म्हणत
हम्म, बस आपल्याकडे सगळं काही अजून काही मुलांचे शि
काय नाही, हाय हाय एकदम व्यवस्थित आहे.
पोराचं अभ्यास वगैरे चालू आहेत ना व्यवस्थित.
हो हो चालूय चालूय एकदम व्यवस्थित आहे.
आता संध्याकाळचा काय प्रोग्राम आहे आता मग जेवणाचा?
आता, आता रताळे करायचे, नाही तर बगर करायची, नाही तर शाबूदाण्याची खिचडी काहीतरी करायच आता.
हम्म हम्म हम्म, शाबुदाण्याचं ते थोडसं अवघडच आहे ना.
नाही या दिवसात पचत नाही हो साबुदाणा, त्रास होतो त्याच्याने.
साबुदाणा आहे ना, तो फुगून जातो, मग ते पोट फुगण्याचे किंवा ते ते ते पित्ताची त्रास व्हायला सुरुवात होते.
बरोबर हो, त्याच्यामुळे आम्ही पण खूप कमी करतो साबुदाणा.
थोडा हलकं जना घ्यायला पाहिजे.
बरोबर आहे ना, कायतर. हो तुमच्याकडे
त्याने केलं होता, साबुदाणा ह पाच वाजता म्हणे बाबा की थोडीसी भूक लागले सगळेजण, मग ते, शिऱ्याचं, ते राजगिर्याचा शिरा खाउन घेतला होता.
हो हो.
संध्याकाळच आता काय तर नियोज जन आहे ते, काहीतरी करावं
बरोबर आहे ना.
हम्म, फराळाचं घ्यावं लागेल काहीतरी.
हो हो. चालेल चालेल.
अजून काय चाललंय? छान वाटलं बरं का, कशाने, तुमच्याशी बोलून मोबाईलच पण बऱ्याच गोष्टी समजल्या. मोबाईल अपडेट कसा आलं,, किंवा काही नाही बऱ्याच गोष्टी माहित होत आहेत त्या.
बरोबर आहे ना, मला पण तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
चला आनंद झाला तुमचं पण धन्यवाद धन्यवाद.
चालेल चालेल, हो हो चालेल ठेऊ.
हो.
झाली वाटत कामं.